हॅलो हॅलो
हॅ विनपसंद
हा विनपस्न विनपसंद नक
ह नाकड विनपसं इपड
एमचेस्नाव
एम लद खालीगने उना प्रझेंट
तिन नवाले
हह इंका तिनलेद तिटम
तनलेयदा आलरेडी मूड यतदीग
हा तिनले दे का तिनट
हा हा एम करे तिना आनव इंदाक मुंदे तने अईपईं नवू फोन जशण
हा हा
एन कर हॅलो हां
साू
पपू जशड
हा हा हा हा.
हा.
आ.
चिकन इष्ट.
काय करता मारी.
काहीच नाही तेच सांगायला गेलं मी.
हा.
चला की.
खाल खाला हे तुम्ही.
हो हो खलो.
हा.
हा मी चिकन करलं नाही खा क तु चिकन.
क ना खातो पण जास्त नाही खाऊ हा खातू आता पंधरा रज झाला एक बार महिन्याला एक बार तस.
हम्म हम्म.
तुम्ही खाता वी.
हो खातो.
येम च कायक वा आई काय रे.
हा काही क ब हो डस्टर्बनस येत.
माणसं नाजणे ऐकालाता.
हा हा.
तुम तर आहात काय.
हो हो.
ह ह चिकन इता खातात ते कंद घलून खाता ते
हा याई खा नाही खाान खास नाही खा.
कंदे लिंबू.
हो ली फिरू मी रिक्त तवर न नाही फिर पणं जास्त म्हणता राहते ना. वेच अधी खोल्या. तवर सं लिून फिरून खात मला तेवढं म्हणता नाही म्हण.
हा हा मीरस आ देखवले उस त फि राहात.
हा तू ते बजवार सादखलीया.
हा.
भाय हे होलय तर असं खात होत. नाही तरई. सा लिम जास्त नाही का
अ ह बसरी कापून घेत तिकडे
आह
बकरी कपता ते.
अ गत्त नाहीय कापतो. काय म्हणतात करतो कि मारयलाय हा मारयलाय त वर करलं त वर. म्हणे गावा कीरन क. सत म्हला दशनी. हम्म. गावाके मिरून दोन तीन. ह सरी कपतत.
तवर अस खातातता.
हो. तच खातो मधी मध्ये आणून घेतो मधी मध्ये आण तो. पण आता तवर सात राहते. मले मटन जास्त नाही. खाऊ हम्.
तमर तसे मरायला ठरला तमर जीव घेते काही की. मर काय करता.
आ उऊसा खाात मरी जो घला काय पचड कर तु.
अ्बा येतेय की तुम्हाला बाई तर.
हो रा
बकेच्या रायताय घालणार त्या की.
हा आता देखून शिकलय आता तस.
घातला कि कवर तर.
अग गेल्या साले घातलो ना डगडच राहाला हम्म
किती रोज आ महिना कढाला की
हा मला ते मारी जास्त नव्हत उत्सकच राहाला. ह एक वारमर राहाला ह वा
एक खाट भर खाला की
हार्डवर्क ऐ खाल.
हा हां
हा महिना राहत की नाहीयकी पंधरा रोज राहत हो पण. आता हे आमच घरीते अे सरला आता एक फट आल्या.
तुमच्या घरी खावा असे हात ते आप्पे
हो हो खातात आमच्या घरी आखे खातात
त्या हातातही हात आला चव काय.
हा
ह ह
तमे खताव की
हा तू तुम्ही ोयखूर करलो तर ना धाडा हमेथरी स जुगसगोती राहा करण तर नाई धडामारी
आं
काय बोलता
हॅलो
हा
धाडूस आहे ना कवरत तिकडे राहिल्या ककाही
तुम्ही कोण हो की मला नाही माहित मी कसं धाड तुम्हाला.
मला तर माहित मारी तुमची सायरी पिकडली.
म मला नाही माहीित
हम्म हम्म
हम्
हा मी इकडे मारा इला करून घेतो.
ह तुम्ही कसं करता.
हा मी कस करतो काच्या करतो
तसा न आहे मरायला पाहायलागतं काय गाव्याप्या बिरून करत. तकी तुमच तुम्हीू पाहून घेता.
अ हम्म हम्म ह सश क स मल आम हा मेग इकडे हमच पूरा हमचरत महाला न होतो आखकी राहत त मिसरून हा याय पूरम मीरन हे आता अ वाच महिन मरी पाने पाऊस मध
हम्म.
तुमीनी मिरून पैसे आता पुूरा जमा करून घेतो आता एक सेरी घेऊन एक रोज बांधून घालून त्याला चारा घालून होल्याकडता तुमदी घरा घराची येऊन एखारी मारा इथ बसवून ते. ते आता बकरी कापतो आता.
हा हा. सगळे मिळून करतात. आख्खी मिरुन
ख्खी मरून आता बकरी एक कापतो. कापून आता भागी घालून घरी ताई न होन सौंद्याच्या घरी आता बकरीच्या काळान राहते आता हम्म अ कर रंगावण खातो आणि म. मध्ये, मध्ये आणंत.
तुम्ही कवर तर घाटला का?
आतावग खूप.
हम्म.
हम्म.
जास्त नाई करावा.
ओके.
हम्म आणि एक बार करत खावा. हम्म.
काय होत ती म्हण. ठेव आता त्यात. ओ.
आ.
दोन तीन डोळी किया आस.
कायच नाही काऊच. समाधाच खायचं मला एक रात्र. एक रात्र म्हणल्या आम्ही कसं करू म्हणल्या नाईट करलू जिस. मॉर्निंग झालूं सकाळी
हा हा.
हम्वडच रावला.
ओक. ह. ते सरी चन मनवक हेयता चानच मनवक.
आय तार थोडस राहत.
ओके. तसे. तशी करून घेतल्या रोज हे खावा हेच खातो तर रायत खालचाणी होते तर काय कि याच्या सागवती खालचाणी म्हण होते नाही की.
हो. दन नाही होतच.
हम् हम.
हम्म.
ह स या खुकड्या बघ. क्रिया काळात ववर अई टो तमच आपूपी टाके.
नाही पिऊ आम् कवर आधी पिना हे मध्ये नाही पिना.
कल तर पिराजी येत त्यांना गममत.
ह काही क च नाही पवावा काण अध.
होक हो पण मी ऐकल पण. तेवढं मला फ्रेश. हे काही तर फ्रूट्स ज्यूस पिवा्हावा क नाही पण. पि नाही पि याक. अपारी जत का.
काय की.
ले ठीक आहेई मारी. आं.
आा.
तरर ठीक आहे रात.
सरे सर.
हा सर.